हॅलो
हॅलो हॅलो काय शोरूमला हाय,
कोणत्या शोरूमला,
टी व्ही एस
टी व्ही एस काय झालं स्कुटी खराब झाली काय?
हो ना ते स्टार्टच नाही होतय. वेगान
हो का लागला का नंबर मग
दोन वायर्या नेल्या तीन प माझ्या समोर तीन होत्या हो
तुझ्या आधी आलेल्या नेल्या का त्यानंतरच्या
हो, आधी आलेल्या नंतरच्या कश्या नेतील.
हो ते एक सोबत चार पाच गाड्या घेतात ना ते दुरस् दुरुस्त कारले का दोनच माणस नसतील आले.
काय होत होत म्हणजे नेमक गाडी काय कशांन काऊन न्हती चालु होत.
काय माहिती? पोरी म्हणती कीक कीक मारली की झाली चालु होते डाऊन बॅटर डाऊन झाली म्हणून कीक मारणारी माणस
सेल्फचा काही प्रॉब्लेम असेल सेल्फ वगैरे,
हा बॅटरी डाऊन झाली त्यामुळे सेल्फचा प्रॉब्लेम येते म्हणतात. हो हो ते
हो त्याने जे जे काय करायचं ते सांगय लागते ते लिहून द्या लाग तरच करतात ते नाही तर मग गर नाही ना ना,
ऑइल म्हणलं केलं होत आता दोन तीन महिने अगोर तर डबल जर खराब वगैरे झाल असेल णला टाकून द ऑल पण चेक,
हो मला कस म्हणा
दोन तीन महिने कुठे झाले हलचेत हे करायला
नाही का किती झाले मग, ह
दोन हो हा
हो पाहितीना ते देता खराब झाल असेल तर तिच्यात नाही तर मग राहुदे ते चांगलं बरच.
बर बर.
चलली अंदर.
चालवली का हो का जाते मग काही ना काय हो. ते टपरा फिपराच दिलं ना ते नटगिट बसवा म्हणून ते बाहेर निघले होते ते?
हो सांगितलं त समोर समोर नाही ते जरा अस. पडली होती पण त्याच्यामुळे नेह बाहेर दरप आला तटवत असेल तर पहा म्हणलं
बरं.
मत म्हणण झालं
हो आणि ते दुसरं ते आपल्या ते मटगरच ते आपण हेड लाइट बसवला होता ते मीटरचा ते मीटरचा नट होता एक ते त्रास झाला होता पस नवता ते आटे गेले तुटलं जास्त मी सांगा जास्त त्याला ते काहीरी त्यांनी रिपीट गिपट टाकून ते टईट करून देत होते मग आं. हॅलो.
हॅलो.
हम. अर यायला ना मी बोलायला तिकडे तोचत नाही बोलायला तिकून सांगायलं काय ते
हो ते म्हणलं मी त्यांला काय माहित काय करते ते आत मध सोबत थडी आपण
ते मीटर मध मधात बंद पडते ते सांगितलं का मग लिहून दिलं का?
हम्.
कायमु
हो मज . मीटर सांगतला मन म बंद पतेवण ना मीटर काय पहा म्हणलं तर दोन तीन महिने झाले म्हणलं मीटर पण लावून नवीनच मीटर लाव
हो.
हो करतो माग सगळं ससिंग वगैरे पण करून टाका म्हणला
हो तिथंच तिथंच थांबून थांबून राहते विचारतात मग काय करायचं काय नाही ते दाखव स्वत आपल्या समोर डोळ्यासमोर असते नाही का हो
गाळ्याने बाहेर जे होते ते आडल्या गाळ्या ते बाहेर पूर्ण बाहेरच येत ना खुबे आतमध्ये कोणीच नाही नाही आपण ज आत
हो. एक बन म्हण
काय नाष्ट वगैरे केला का नाही.
आं.
नाश्ता वगैरे काही केला का नाही म्हटलं?
नाश्ता नाही मी घरूनच नाश्ता करून आलो ना
हो का?
रून नाश्ता करून आ लोक
ब आ आ तकते शायवरा
आप शिवाजी शाळेवर राह माझ
नहीं सोडला.
हा सरळ, डायरेक्ट सोडला न भावना पब्लिक स्कूल. मलिक. त्याच्यानंतर शिवाय शाळेत जायचा, शिवाजीतुन आलो म्हणा पण पुन्हा डबल थांबून जायचय.
हा हां.
ह ह
नंतर मंग मोरेश्वर झालं की झाली का, का वाशिमची पण करायची.
नाही नाही एक दिवस एकच तालुका असते, आजार रिसोट झाले की घरी येऊ वापस. परलोकात टाइम लागते नाही तर दहा अर्धा अर्धा घंटे ती शाळा होती पण वेळ लागते बाहेर ते परमिशन घ्याय शिवाय आत जाऊ नहीं देता.
हो.
आ
लय वेळ थांबले का मग बस स्टॉप ला.
कुठं?
तिथं बस स्टॉपवर येतात ते काय वेळ थांबले का गाडीचा वेट केला का लई बेकार लवकर आल्ती.
हो माझं लवकर झालं, मी अर्धा घंटा वेट केला.
हम्म!
आई कुठे?
आई, आई घरी, घरी.
गोलूचं ट्युशन सकाळी होतं का? का गेला नाही अजून.
हो गेला ना ते साडेसातला जातेन्, ते पावणे सातले जाते ना.
हाव, तू नाश्ता वगैरे करुन आली का मग.
हो नाश्ता करून आली ना पोहे बनवले होते पोहे खाल्ले.
हा.
अं, इथं जायचं म्हणलं का मला माहितच ना टाइम होतेच.
ह त्या बोंड घेतला असता इथून ह म्या बॉंड घेतला आता इथून एकशे दहा रुपयाचा आपला, ते ऑनलाईन करायचं ते लग्नाचं रजिस्ट्रेशन. स्टेशन झालेलं, हो आता इथे तहसील जवळ आलो होतो तं तिथं ते आपल्याला ऍप्टीट्युट करून घ्यायचं तर ते, त्याच्याकडे मॅटर नाही म्हणे मग ते आपल्या रिटीचा मुलगा हे. ते म्हणे आहे म्हणे आपल्याकडं, तर घेऊन या म्हणे फक्त बॉन्ड तर काय हरकत नाही.
करून घेतो आज मंग ते.
हो करून घ्या. चव्हाण सर म्हणु लागले, अहो तुम्हाला काऊन समजत नाय का? नाय इथंच आहे बाहेर रस्त्यात नाय. शोरूम बि तिथंच आहे समोर. सावलीत पााराव ते डीयम नवीन डीयम ताई बोलले असतील काहीतरी म्हणलं असलं. सांगा असं तसं म्हणाले ते, मंग गाडी आहे म्हणलं गाडीने तर सोडू श-शकतो म्हणलं, इथे कोणीच नाही म्हणलं सांगायले. काय बि बिनावा तशी ठेवून देऊ का म्हटलं, मी आलीय पण त्याला सांगाय तर लागेल न. काय काय बिघडाय काय झालं. माझी का ठीऊन देऊ म्हणलं मी सा हितं गाडी आणि जाऊ म्हणलंं तिकडं. नंबर लागायला टाईम लागल म्हणल तिसराच नंबर आहे म्हणला मा मायापुुढं दोनच गाड्या हायेतं.
असं समजायचं नाई म्हणावं म दोन दिवस सुट्टी होतीच ना दोन दिवस सुट्ट होतीच ना ऑडीट त्या टाईमले नाही झालं आणि ऐनटईम असं झाल्यांतर मला काय न काय ऍडजस्ट करायचं काम तुमचं बी नाय म्हणाव का तसं कसं कस काय जाणाराव मी ऑफिस ला आली त म एकटी एकटीच जाता येणाराय का?
हो ना तेच म्हणलं मी हो ते म्हणून लागला तस गाडी कोणी पण दुसऱ्या शोरूम ले आपल्या गॅरेज लावून टाकायची अस ते झाल, कोण्या कसं काय टाकत.
नेहमी दाखवली मला बाकीचे, बाकीच्या ठिकाणी दाखवली मणा पण नेहमी प्रॉब्लेम आला तर ज ज्याचा शोरूम आहे तिथच दाखवाय लागन ना मला एकदा पुन्हा डबल घरे घरी घर खराब झाली तर तुम्हीच म्हणसाल मग.
हो म्हंटल ना बोलली.
समजत कसं नाही म्हणा मी काय लहान आहे की काय म्हणाव समज न समजायले लहान बाळ थोडी आहे म्हणाव मी
त्यायचं म्हणय की गाडी लावून द्यायची तीथं तीथं काय नंबर वगैरे त्यांचा घ्यायचा अन त्यायले फोनवरच सांगायचं काय काय आहे नाही. तुम्ही इकडे येऊन जा. डि एम सोबत ग्रुप करायले आणि नंतर मंग झाले की तुम्हाला कॉल येईलच त्यायचा. नंतर मग डबल जा डबल वापस आणा गाडी.
अर हो पण नेमकीे गाडी तर घेत घेतली असती तर मग आली असती म्हण आपण गाडी जर आता साडे दहा अकरा वाजता घ्यायली येते. आणि मी येतो बी म्हणल म्हणा आता सध्या तर तुम्ही नाही म्हणले ना ते.
आता तू म बोलले ना कि येतो म्हणून.
हो, नाही नंतर बोलली मी नंत तर मग त्या त्यातून मग बोलन झालं नंतर मग पि एन चा फोन आला तस म्हणे तस म्हणे मी म्हंटल सर येते तर खरं. पण अकरा, साडे अकरा, बारा पण वाजत्यातं म्हंटल मले इथं बारा साडे बारा वाजता, बारा साडे बारा ऑफिसला येतं म्हंटल गाडी घेऊन नंतर करतो जेवायला आलेले नंतर म्हणे जायला टाइम होईल मग.
हम्म.
ग्रुप आहेतं काय म्हणलं सर काय होते ती काय म्हण जाऊ द म्हणा तुमचं काय आता तुम्ही लेट येता, तुम्ही आज दिवसभर तुमचं गाडीच काम करून घ्या.
हो.
काही येऊ नका मग ठीक आहे. म्हण सर चालते तसं चालते.
राग- राग बोलला का असं जरा व्यवस्थित?
नाही राग- राग गं नाही बोलला असं.
त्याच्यावर तर मला काय आजची काय सुट्टी काढायची थोडी होती गंरज काय मला काय घरी राहाचं होत का दोन दिवस ऑल रेडी सुट्टी भेट त्याने मले वेळेवर झालं तर त्याला आपण कोण काय करू शकणारे.
हो म्हटल मी हम्म.
आपण का मुद्दाम थोडी राहिलो म्हणा म घरी आता मी घरी राहिले म्हणजे माझे पैसे कटायला रोज मजुरी.
हो म्हंटलं मगं ठीकय म्हणे करून घ्या गाडीचं.
आज व्यवस्थित करून घे चांगली व्यवस्थित मंग नाही सेल बी दाबताना जरा घडी घडी दाब चालना झाली की त्याच्यामुळे करायला व्यवस्थित आरामशीर टाकायला लागते स्टार्ट करतानि, नाही का सेफ म्हणलं ते व्यवस्थित दाबाय लागते ते घडीघडी आपण दाबतो अनं चालू होत नाही आणि दाबतो चालू नाही चालू नाही होत गाडी त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम येतो तो गाडी चालू कराय व्यवस्थित हळूवार चालू कराला लागते ते
नाही भरोसा काय टाइमच ना एकदाच एकाच सेल्फ न चालू होतय ते
होत मी हाय हो तू करत अशील एका पण माया वेळेस ते दोनदा तीनदा मला दाबायच काम पडलं नव्हतं का ते कर कर गाडी चालू होते बंद होते चालू होते हायना कीक मारायची प्रॅक्टिस करायची कधी कधी कारण कीकचं असं काम पडते ना गाडीचं नाही ते बॅटरी टाकायच काम पडतं
किक किक मारलं का त्यात ते पडगां सरने एका किक वर चालू केली, पण काय झालं माहितीय का मग ते वन व अ स्टँडवर वन साईड स्टँड वर चालता येत नाही गाडी उसून अशी करता येत नाही, मांग ओडता येत ना
मोठ्या स्टँडवर
हा, त्या स्टँडवर नाही लावता येत म्हणजेे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो
अर ते मोठ स्टँड असते त्याला एक मोठ स्टँड असते त्याला आ आकुड असते त्या आकुडावर फक्त उभं जर राहिलं का नाही आपण की लगेच मी तूला सांगतो आली की नंतर तू उभ राहिली की ना ऑल रेडी ते स्टँड खाली होती गाडी मांग होती वडायचं कामच नाही जास्त, फक्त जरा असं वर उचलल्यासारखं करा अन त्या स्टँड पूरा वजन टाकलं
काय नाही टायमिंग झाला वाटते हॅलो